हलो
हॅलो
हॅलो काय कराल्यास?
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो ठीकये काय हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा बोल की आवाजच येईना तुझा केव्हापासून
मी हॅलो हॅलो म्हणून दमले
मी पण हॅलो हॅलो तुझा मला आवाज याय लागलाय कि तिकडून
कसा कसला या लालाय
आसं काहीतरी कर
खरखरतंय खरखर जरा हाय खरतेल्या खरखरतेला यालालाय
हा होय
हा म मला पण तसाच येत हुता तुजा
हा काय करायल्यास
काय नाही बा आत्ता आवरून जेवून बसले
हा हा जेवलीस
जेवलो बघ जरा धगधग व्हयालती ग पायांना आग आग व्हायलती
हा
आता मी जरा कोरपड लावून जरा गाल त्याला म्हणजे पायाला कोरपड लावते ग कशी
कमी येतय तेन
तेन अंघोळ केल्या तेला काय माहिती
हअ केसांना पण चांगली आसतीया नव्हें कोरपड
होय केसांना पण लावायची पायाला व्हय उन्हाळ्याच्या दिवसात पण पा हात ता पायाची त्याला आग आग होते कणी
हा उष्णतेमुळे हे होते बर
तेव्हा पण लावलीस तरी चालतय
काय करायचं म ते नेमकं?
काय करायच माहितीये काय कोरपड मधनं कापायची अशी
हा
आणि क म्हणजे थोडा वेळ चालायचं नई आपण बस पहिला निवांतच दुपारचा वेळ आसलाच आपलाय
होय असतोय की
मग काय करायचं मधनं कोरपड कापायची आणि त्या अशी पायाला लावायची आणि त्याच्यावर मोजे किंवा अस काहीतरी प्लास्टिकची पिशवी वगैरे बांधायची जाम
हां
आणि ठेऊन द्यायचं छान वाटतय गार अग मस्त थंड पडतात
गार वाटतं
हम्म आणि टाचाना पण बरंय आपल्या
पूर्ण हे होत्यात असतील तशे
हां जरासं म्हणजे पाय भेगा नाही जात पण पाय असं जरास मऊ वगैरे पडतात गं, मुलायम छान अस् अ
हां-हां उश न त कमी होत असेल पायांन चे
हो श्रद्धा वगैरे कमी होते
हां हां आणि केसांसाठी पण आप
क होय केसांठीच त्याझ्यासाठी म्हण परत खायला सुद्धा एक नंबर असं खाल्यामुळे सुद्धा आपल्यात म्हणजे शरीराला चांगलं असतंय अग स्किन साठी तेन
खात्यात कोरपड
होय खात्यात की कोरपड त्याचा गर असतय कनाई त्याचा ज्यूस एलोवेरा हां, ऍलोवेराचा ज्यूस पण भेटतोय माहितेना तुला ऐकून तरी माहित असेलच
ऐकून माहितेय पण असं ऍलोवेराचा ज्यूस पितात हे कधी मी असं म्हण जे ऐकलं नाही
हां नाही घेतात ऍलोवेराचा जूस पण घेतात कि करून पितात तो पण शरीराला चांगला असतोय
हां हा म्हणजे शरीरातली उष्णताच कमी करीत असेल तो
हां, आणि आपली स्किन पण म्हणजे थोडं हम्म स्पॉट वगैरे येतात म्हण पुरळ तेन त्यात ते कमी पण होतात आन
हां ती डायरेक्ट अप्लाय केली तर चालतंय अस म्हणजे कोरपड
हांडाय आता समज केसांचच आपण आता कधी आपण केसाला लावतोय पण त्यावेेळेस काय करायचं त्यातला गर तेवढा काढायचा बाहेर
हा
त्यामध्ये थोडे शाम्पू आपला कुठला वापरतोय त्यातला थोडा घालायचा
हा
आणि तुम्ही तर करून घ्या आदल्यादिवशी जर मेथी दाना भिजत घातलीस
हा
मेथीदाणा घालायचा आहे तो मेथीदाणा म्हणून परत आपल्या ह्याची जासवंदाची फुलं पानं
फुलं
हा पानं परत कढीपत्त्याची पानं
हा
परत मेथीदाना मेथीदान्याची पावडर जरी करून भिजत घातलीस तर लगेच मिक्सरला हे होतय म्हजे कसं एलोवेरामुळ ते बारीक पूड व्हायला होत नाही म्हजे बघत नाही ग डाळच राहते तशी
हा हा
त्यामुळे पुड जरी करून घातलीस तरी पण ते छान होतय अग मग ते अशी पेस्ट करायची आणि त्यामध्ये थोडासा आपला जो रेग्युलर वापरते शाम्पू घालायचा
हा
आणि ते केसांना लावायच त्यामध्ये तू कांद्याची आणि लसूण चा सुद्धा घालू शकता त्या काय होतय माहीत का आपल्या केसातला कोंढा वगैरे सगळा जातोय
हा हा
च्या रसामुळे थोडा वास येतोय पण जातय स्वच्छ होतय सगळ केस
पण ते केस धुतल्यानंतर तो वास जात तसे
आता ते शॅम्पू आता आपण शॅम्पू केला काय नाही तेच्यानंतर
हा
हा जातोय तो वास किंवा जर आपण हे सगळं लावून कंडिशनर जरी लावलं तरी पण तो वास जातोय
हां हां कारण कांद्याचा स्मेल पूर्ण असा उग्र आसतोय नई
हा पण जाते नंतर असं एवढं म्हणजे सगळं मिक्स असल्यामुळे कणी कांद्रवास पण कुठेतरी माग थांबतय
हा म्हणजे ते मेथीदाना जास्वंदाची पानं फुलं
हा कढीपत्त्या वास पण स्ट्राँग असतोय त्यामुळे एवढं काय नाही त्याच हा कढीपत्ता पण घालाय जा
हा आपल्या आयुर्वेदिक घरचच अ हे होतय म्हणजे बाज्यारात मिळणारे उपलब्ध औष च्या पेक्षा आयुर्वेदिक करूनच वापरलेलं चांगलं
आय महिन्यातून एक बंद जरी केलीस तरी भर बग म्हणजे फायदेशीर हाय आणि
होय
आणि स्किन साठी म्हणा गेली तर एलोवेरा जेल काडून जरी चेहऱ्याला अस म्हणजे हे केलं डायरेक्ट घासलास वगैरे
हा पण ते एकेकाच्या चेहऱ्यानुसार असं म्हणजे सूट होत नाही ना हम
मग आपण काय करायचं माहितीय काय पहिला आपण थोडा म्हणजे कमी क्वांटिटी मुठीत घ्यायचं आणि पहिला ट्राय करायचं जर आपल्याला साईड इफेक्ट होत असेल तर मग नाही लावायचं आपल्याला जर सुटत नसेल तर
हा मला असं म्हणजे डायरेक्ट जर तु अप्लाय केलास का नाही याचा एलोवेरा जेल तर हमखास पुरत बाहेर येतात चेहऱ्यावरचे
मग तु जेल लावायच्या भानगडीतच पडायचं डायरेक्ट म्हणजे अ झाडाचा काढायचा
हा
आणि हाय तेच लावून बघ जेलपेक्षा ते आणि भारी
हा म ते मी काय करतो माहितीय हाय तो नॅचरल घेतोय आणि त्याच्यात थोडीशी टर्मरिक पावडर ऍड करतो
हा हा
आणि ते असं म्हणजे अप्लाय करतोय त्याच्यानंतर तर मग म्हणजे काय होत नाही मला
हा मग चालतंय ते पण चालते खरं
होय
किंवा मसूर डाळ पण लावली तरी चालती ते
स्मोट मसुर डाळ म्हणजे ह्याच्यातच कोरफडीतच मिक्स करून लावायची का मग
नाही नाही कोरपडीत नाही तसंच जरी आधी लावलीच ना ते तुला आलं म्हणजे कोणतेच ना
पण नाहीय गो
त्याच्या ऐवजी तुम्हास सोडा किंवा बेसन च पीठ जरी लावलीस दुधाच्या शायामध्ये भिजवून तरी पण छान होतील
ह म्हणजे घरगुती नुसके चांगले आहेत
हा ते जर तुला सूट होत नसेल तर अलोवेरा ते तु यू म्हणजे त्याचा उपयोग पण करू शक तेच ना तु
होय माझ्या चेहऱ्याला पपई एक मला सूट होत नाही
हा
म्हणजे ते पपई तेन लावतात ना पपई आणि सा खर स्क्रब तयार करून पण ते माझ्या चेहऱ्याला अजि अजिबात सूट होत नई
हम् हम
म्हणजे अशी उष्णता बाहेर काढतेच ते चेहऱ्यावरची एक दिवस झाला कणी पुरळ चेहऱ्यावर असं आता यायला चालू हुतं
हा ते एकेकांना नाही सूट होत सोड
होय
मग काय म्हणते जेवलीस का नाहीस?
जेऊनच बसलेले म्हटलं आता रिकामा वेळ गावलाय म्हणून म्हंटलं आता कॉल करून बघूया तुला काय कराल्यास काय
काही नाही बघ निवांत आहे
हा हा
बाकी काय आणि आहे आहे व्यवस्थित हाय तुमची
आहे आहे सगळे आहे व्यवस्थित
म आवरलं सगळं?
सुट्टीला मग कुठे गेलेलीस का?
नाही अजून आवरलं का म्हंटलं मी
हा आवरलं की आवरूनच बसलेले म्हंटलं तुला कॉल करून बघूया काय कराल्यास तेन म्हणून केलेला
माझपण ज्येष्ठां हम दुपारची वेळ पण नाही आता कुठे काय चालायचं नाही आवरलं ते सगळ घरातलं
हा
निवांत लावून बसुया आराम करूया थोड वेळ
हा हा बर बर बघते मी नक्की ट्राय करून बघते मग हा चालतय बर, बर